हॅलो हा आता येतोय.
हाऊ का बोला ना. झालं चहा पाणी.
हा झालं चहा पाणी तुमचं.
हाव झालं.
हा ओके तुमचे किती झाले हो ताई कॉल?
माझे पाच झाले कंप्लीट सहावा आता होईल. समजा आता डबल आला पाहिजे होत.
हाव काय पंचवी आता माझं. हा पंचविसावा कॉल म्हणजे संपते आणखी
हा. हा. हाऊ काय? मग मला पहिले पाच्याचं टास्क आलं होतं ना, आता डबल आलं पाच्याचं अजून
हो ना.
बहुतेक असं पाच, पाचच येणार मग तीस पर्यंत.
हो हो. मी तुम्हाला आता फोन केला होता, अ त्याच ताई या ना आता माझ्या जो खूप नंबर झाले की नाही बरेच जणांचे कंप्लीट झाले. तर आता आपणच आहोत मग आता आपला एक एक कॉल झाला की नाही सध्य आहे.
हा.
एक एक झाला ना आपला.
हा पहिले बोललो होतो ना आपण?
हा पहिले बोललो होतो मग एक एक झाला होता आता हा दुसरा आहे. मग आता असं करा तुम्ही मला हे पाच करून टाका मी तुम्हाला म्हणजे आता चार चार करून टाकू.
मी लावला होता तुमच्या हेच्यावर पण माझ्या हेच्यावर ते ऑडिओ म्हणते पहिलेच प्राप्त झालेला आहे असं दाखवलं.
हाव काय?
हा मी तुम्हाला लावला ना.
हा.
हा ऑडिओ पहिलेच प्राप्त झालेल्या आणि झिरो सेकंद दाखवलं त्याच्यावर.
हा पाहाच्या आधी काय झालं, मी एका ताईला फोन केला आता म्हणते, तुमचा कॉल जस आधीच म्हणजे कॉलला इंटरनेटच नाही आहेे म्हणते या नंबरासाठी तुमच्या जवळ.
होव ना मीच लावला होता ना‌ वाटते, मीच लावला होता तेव्हा नेट नव्हतं ना.
हाव काय?
माझाही फेल पाहिनं ना‌ मग माझा तसाच फेल गेला पहिले एक.
हाव काय?
कनेक्ट नाही झाला होता, हा कनेक्ट नाही झाला तो झिरो सेकंड दाखवला त्याच्यात.
सबमिट करायला हा ओके.
हम्म.
हा ना.
तुमचे पंचवीस झाले आहे ना?
हो.
पाच राहिले समजा
पाच राहिले आता. बरेच जणांचे कंप्लीट झाले ताई आता कोणाले एवढे नंबर झाले एवढे नंबर झाले की कोणाले फोन करू राहिलो, काय करू राहिलो काय समजून नाय राहील.
नाही ना एका एका वहीवर नंबर लिहा नाव लिहून ठेवा.
ओ ताई हा पहा मी लिहिलेलं तसच आहे आणि केलेलं तसच आहे. पण क जे हा पा कोण्या ताईला फोन केला की मग त्या कोणाचा नंबर देतात कोणाचा मग हे नाही समजू राहिल की हा नंबर आपूण समज लावलेला आहे. परत तेच ते नंबर, तेच ते नंबर
की माझे माझ्या मुलीच्या हेच्यावर लावला होता कॉल.
हाव काय?
तिने मग तुम्हाला माझाच नंबर दिला तुम्ही आणखी माझ्याच हेच्यावर कॉल केला होता.
हाव काय?
हा तिला ती बाहेर जात असते शेगावला तिकडे. हा मग तिचा कॉल आला का ब
आणि माझ्याजवळ एवढे नंबर झालेत, तीच आज माझा चौथा दिवस आहे ना ताई.
हम्म हम्म.
तर माझ्या हातासमज आज काल तर माझं पूर्ण तीन वाजतापासून बंद पडलेलं होत माझे सातच कॉल राहिले ते. पण ज्या ताईला आम्ही सोबत सोबत कॉल करत होतो की नाही त्यांचे कंप्लिटही झाले आता समज त्यांना कॉल ही लागत नाही अन् माझं आत्ता सुरू झालं. काली काल या टाइमपासून याच्याही आधीपासून बंद पडलेलं होतं, तर आताच सुरू झालं.
हा ना बरोबर आहे.
हा, म्हणून मग आता असं समजून नाही राहिलं. कोणते नंबर कोणाचे हा आता हा जो नंबर आहे की नाही तुमचा, मला एक का हागीत नाही दिला बरं पूनम ताई नी.
हा हा आमच्या घराजवळच राहता.
त्या ताईने नंबर लिहून दिला आणि याच्या आधी आपला एक कॉल झाला. मी तेव्हाही नंबर लिहून ठेवला.
हम्म हम्म हम्म.
म्हणजे असं समजून नाही राहिलं आता. जास्त डोक्याच्या वर झाली हे नंबर.
तेच ना माहित‌ नाही राहत कोणती आहे, तर आपण नेहमी नेहमी सेव थोडी करून ठेवणार आहे.
से होन लागे एवढे नंबर त लिहू लिहू आपण एक वेळा लिहिसाल, एक कॉल करसाल आणि ठेवून देसाल. मागचं पेस्ट थोडी उलटून राहिलो आपण ते पाहायला नंबर.
अ याच्यावर कसं आहे प्रत्येक वेळेस नंबर डायल करावं लागते.
मग प्रत्येक वेळेस पहिले साधा कॉल करा लागते, मग तोच नंबर पहा लागते डायल कराय लाग एखाद्यांचा लागते एखाद्यांचा लागत नाही, मग तो नंबर सोडून द्याय लागते. मग दुसऱ्या नंबर समज एक खांद्याचा लागते लागत नाही.
मग मी तसंच केलं‌, सकाळी लावला तर कोणी माणससोबतच लागला तो. मग मी म्हटलं कार्या ॲप नाही म्हणे, ताई माझ्या याच्यात कार्या ॲप नाही म्हटलं राहू द्या.
काय म्हणणार आहे की ती
नाही बरोबर आहे ना, पण आता आता असं झालं ना हे. की काही काही जणांच्या घरी मोबाईल आहेत, तर असं कन्फ्युजन राहिलं. बाई आता मी कोणातरी एका ताईला फोन केला त्यांनी माझा उचलला पण, म्हणत मी बाहेर आहे सध्या. तर म्हटलं दुसरं कॉल करू काय?
त्या वारके नाही ती तिच्या आईच्या घरी गेलेली आहे.
हा ओके, हा ओके.
तिचा आज बड्डे आहे, तर तिच्या आईच्या घरी गेली आहे ती.
हाव काय? तर त्यांनीच मग मला तुमचा नंबर दिला. मग म्हणत तुला जर आम्ही बोललो आहो ना याच्या आधी. दोन, तीन म्हणजे तीन तीन, चार चार कॉल झाले आमचे, पण माझं बंदच पडलं त्याच्यात. तर त्यांचे काल साधे कॉल आले होते.
चार कॉल नंतर नाही चालत ना, चारच करावं लागतात ना. पाच चालते का नाही? मी लावलेच नाही चारच्या व कोणालाच नाही लावले.
नाही काय नाही मी पाच केले म्हणजे माझीच देवरानी आहे. तिला केले आम्ही घरातल्या घरात केले पाच पाच.
बघ तर फारच चांगलं झालं.
हा. पण लय डोक्याचे बा हा वारखेड.
बाहेर बघा तुम्ही, हम्म गावात आपल्या दोन तीन दोन, तीनच महिलांचे आहेत आमच्या गावातले झालेले.
हाव काय मग आणखी कुठं कुठं केले?
मी सोंदडा, वारखेड
हाव काय? मी पण मग सौंदडा वारखेडच केले की नाही. आता समज अं माझ्या गावातलेच आम्ही घरातल्या घरात दोघी देवराण्या जेठाण्या आहोत, ‌ पण अटोमॅटिक आमच्या दोघींचे कॉल कट होतंय म्हणजे आमचे दहा कॉल म्हणजे असं म्हटलं त्यांचे पाच आणि माझे पाच. त्यांना म्हणजे दोघींचे असून काही कामाचे नाही होऊन राहिले.
नाही ते पाच धरल्या जातात, जास्त नाहीत ते धरल्या जात ते.
हाव काय?
पाचच पकडल्या जातात ते.
हो ना.
शिल्लक नाहीत केल्या जाते. मग तुम्ही मला करून राहिल्या, पुन्हा मागेला करून राहिल्या.
हा. बस आता स स सध्या सुरू झालं माझे कालपास
हो ना. सर ओरडाऊन होत ना.
हा पण सध्या त्या ताईला केला. आण तुम्हालाच परत दुसरा कॉल केला की नाही, बस माझे दोनच कॉल झाले.
हो का? नंतर बरं मग मी लावून पाहणार होते त्याच्यावर. हम्म, अजून तुमची जॉईंट फॅमिली आहे का मग?
हा जेवणं वगैरे झाले.
हा. ‌
हम्म हम्म.
नाही जॉईंट फॅमिली आहे का म्हटलं तुमची?
हा हा जॉईंट फॅमिली आहे.
हो का?
हम्म एकत्रच आहे सध्या.
हा ना. आणि आमची तशीच आहे, तिघं भाऊ आहेत एकत्रच आहे.
हा काही नाही हे दोघ भाऊ आहे. समज मी लहान आहे, एकत्रच आहे सध्या.
बरोबर आहे. मुलं वगैरे किती क हायत?
एकच मुलगा आहे मला.
हाव काय?
हम्म, सध्या नर्सरीला आहे तो. सेंट पॉलमध्ये टाकलं त्याला सध्या.
हा हा हा. इवर कुठ हिवरचे, हा तिथंच आहे ना? हा हा. आमच्याकडे इंगोले मॅडम येत असतात तिथं, माझी मग मोठी मुलगी पुण्याला असते. तु जॉब करतीस? हाव आणि दोन शिकत आहेत समजा, एक कॉलेजला जाती. एक आठवीला हाय.
हो ना.
मोठे आहेत माझ्या तिन्ही मुली.
हो ना.
ते ते
हम्म.
इंगोले ताई येत असतात आमच्या इथे, हा इंगोले ताई येत असतात म्हंटले. हा संगीता इंगोले.
हा कोण्या क्लासला येते?
नाही अ ते इथं ऑडिटसाठी येत असतात आमच्या गावात. हिवरखेडच्या आहेत त्या.
हाव काय.
हम्म तिच्याही वरखेडचे येत असतात.
हा काय?
तुम्ही गटात वगैरे ते गेले का मग?
काही गेली नाही तई घरातच असते सर्व पण या कॉलच्यानी असं वाटते घरात बसल्या बसल्या बरं. आता कशाला काही बोललो असतो कशाला काही ओळख झाली असती आपली.
नाही, बरोबर आहे.
आता समज विषय केला आपण फोनवर बोलत आहे, पण प्रत्यक्ष जर समोर आलं तर मी तुम्हाला नाही म्हणू शकत की मी तुमच्या संग बोललेली आहे. तुम्ही मला पाहिले नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही पण. या कॉल मार्फत ऑटोमॅटिक ते कनेक्शन झाले करू का कॉल? करू का कॉल?
नाही बरोबर आहे आणि तुमचे नंबर जर आपण सेव्ह करून ठेवले स्टेटस पाहू शकतो. मग कस ते. एकामेकीचे चेहरे पाहू शकतो हे करू शकतो ना, तसं काही संवाद होत नाही ना आपला.
पण ताई माहीतेय काय बऱ्याच जणांनी आपापल्या मुलांचे असे वेगवेगळे हे ठेवलेले आहेत डीपी.
अ मग याच्या माध्यमातून तोच त्यांचा उद्देश आहे ना की, तुम्ही एकमेकांशी संवाद करा याच्यातून पैसे भेटतात. तुम्ही स्वतः स्वतःचा मोबाईल घेऊ शकता, स्वतः बोलू शकता मग.
बोलू शकता हो पण मग बऱ्याच जणांची नंबर आय थिंक ताई आता बऱ्याच जणांची ऍड झाले. तर त्याच्यामुळे काही काही जणांच असं बोलत त्यांच्या डीपीवरून त्यांना ओळखू शकतो. पण काही कही जणांची डीपी कोणाचे देवाचे आहेत, कोणाचे मुलाचे आहेत. कोणाचे कशाचे आहेत?
हाव
त्याच्यामुळे आपण ओढून ओळखू नाही शकत ना.
नाही प्रोफाईल वगैरे ओळखू नाही शकत आपण त्यांनी.
हा तेच ना.
बरोबर आहे. नाही आता आमच्या गटाच्या कशा महिला असतात सोनळ्याच्या वारखेरच्या आहेत त्याच्या नामचे परिचय आहेत.
हाव ना.
मिीटिंग ला वगैरे येतात त्या आमच्या ग्रामसंघाच्या.
हाऊ काय तुम्ही दानापूरच्या आहे ना?
हा दानापूर मग इथं प्रभास संघ आहे, आमच्याकडे तर वारखेडच्या वगैरे. पहिला येतातच मग इथं.
हा हा पण आम-आमच्या इथल्या आता काही सध्या कोणी आलेलं नाहीे.
वारकरी च्या काय? नाही आहेत ना आपल्या वानखड्या ताई आहेत.
हो काय आणखी?
वानखडे अजून अस सुमन खंडेराय हाय.
हा हा सुमन खंडेराय ताई ओळखतो, त्यांनीच आमच्याकडे हे ऍप पोहोचवलं ना.
हा मग सी आर पी च आहेत ना त्या येतात असतात ना मग आम तुमच्याकडे दानापूरला.
हा ओ काय?
हम्म. त्या येतात मग मीटिंग वगैरे असते. आमची तर मग येतातच त्या. त्यांनी सी आर पी निच आणली ही ॲप.
हा ना त्यांनी आणली ही.
तुम्ही यायला पाहिजे होत गटाचे म्हणजे कसं, काही ना काही माहिती होत राहि
माहिती होत राहिते डोकयाला चाल नाहीय भेटले हे काही घरात.
नाही मग घरातल्या वातावरणात दूर राहायचो ना आपण.
हाव ना.
कसं आहे दोन्ही गोष्टी बाहेर गेल तर माहीत पडतात.
नाही ते बरोबर आहे ना.
आणि त्यांच्यातून आता खूप महिला सी आर पी लागल्या आहेत, बँक सखी आहे, लिपिक काय त्याच्यान खूप वेळ म्हणजे त्याच्यावर पैसे भेटून राहिले ना बाहेरन.
अ असं आता जे हे तुम्ही सांगत आहे ना ताई यांची एवढी माहिती नाही ना आम्हाला.
खर सुमनताई सांगत नाही काय, सुमनताई खंडेराय सुमनताई खंडेराय सांगत नाही कधी?
सांगतात त्या पण आम्ही तर जायला पाहिजे की नाही मीटिंगमध्ये?
हा ते आहे बरोबर.
हा जसं त्यांचं काही हे नाहीये ते त्यांचं फुल मार्गदर्शन देतात एकावरी पण आपणच त्याला हजर पाहिजे ना?
हा नाही आपल्याला स्वतःच त्या प्रोत्साहन द्या लागते.
हा तेच ना. त्या त्यांच्या समजत्या असं काही पण आलं की, ताई त्या सांगतात गाव म्हणजे गावात कोणी जर कॉल केला कोणालाही घर म्हणजे फिरतात ते. कि हे अस आलेलं आहे गटात पहा, आता मशीन आ होय त्यांनी सांगितलं होतं म्हणजे असं त्यांचं काम ते करतात.
हा अकरा मिनिट होऊन गेले तुमचे अजून कॉल जाई डिस्कनेक्ट.
हा ठीक आहे.
मी लावते तुम्हाला.